हा हॅलो.
हा.
जेवला काय?
होय होय जेलोव. तुम्ही?
हा आम्ही पण जेवलो आत्ताच आवरलं.
हा हा.
आज जरा लवकर आवरलं काल लईच उशीर झालता.
होय ह न काय पर पोरी
हाय पोरी झोपल्या तर सकाळपासन गाडीवरन फिरून आल्यात ते कंटाळ्यात आ लवकर झोपल्यात
हा हा पुढचं जोर आल तर हेव ते
त
कुर्ता सव आल तर ल हे रुपय म्हटलं कंटाळेते हो मी पण काल गेलतो कंटाले आज का कालच आ हे वहिले आळच निघाले
आलंच आणि आल्यानंतर काय काम कराय नक वाटते
होय भता घ येते गाडीवर ना म्हणलं तर नकोच ते
होय आणि इथन गावाला जाऊन तिथं बसायचं नाही तिथने मला ह्या बँकेत त्यान जायचं दुसऱ्या बँकेत दुसऱ्या बँकेत ना घरला यायचं असं असते
हम् ह
फिरून फिरून कंटाळा येतोला
होय
ते सगळं इल ज खयला होतो ना तेव्हा तिकड सगळं बँकेचं खातं ते नव्हतं ना मग तिकडं ते बँकेचं खातं चालू ठेवाय लागत म्हणून
हा बर तिथंच हे करायला पाहिजे
हा म्हणून मला जाय लागते म आता हकड इकडं करणार कर्नाटकात करणार आहे आता खात आता कधी व होत बघ ल बँकेचे काम लही असतात नाही घोड
होय होय एकदा गेल तर काय काम होत नाही ते काातर काातर सारखं सांत
केवाय स करा आहे करा तो फारम म द्या बर एकदा सासरे गेले की नाही त्यांनीच पाहिजे त्यांनी शधेव आणि लमण जे ल केलतापय दिवस का त्यात म किती वेळा तर त्या बँकेच्या कामासाठी गेलो
ह
तळााेत सारखं सारखं जायचं तुमचं वय आणि गर्दी भरपूर अस त्या गर्दीत एक उभारायचं त काही लवकर करत नाहीत काम पटपट त्यांच होय ते हो मग कोणत मी बँकेत जायला
हम्म एकदा जाऊन काय काम होत नाही ते
होय ल फेऱ्या झाल्या लागतात आणि या काउंटरवरन त्या काउंटरवर जाव त्या काउंटर वन त्या काउंटरवर जाव
अवा
निी ते काही समजत नाही खोड्यातच निघते गेले की
होय अरे असंच तंच का
हो का हे कागद विसरलं ते कागद विसरलं अस डोक दुखाचे पाय मी तर त्या बँकेच्या हात पडतच नाही कार आता मला आम सासरे तू कधी शिकणार तू कधी शिकणार तुला समजायला पाहिजे मला असलेला अर तरी नको आजीबात कसं गेलं की काम काम पडदशी झालं काय वाटत नाही ते पोरास मी घेऊन जायचं ती पोरं घबसतात पय आमची भरगे ते वायर पण कुठं काय त्यांचं ते हेच बेनच घ्या श कर त्या बारक ते कस निवत पाहि माण घ काम क घरातलं काम आवरायचं ते पुरास नेन जायच
पोरस होय म्बुलन्स प्रवास घेऊन जायचं लले हे होते ते बघायचं आणि हे करायचं काय नाही ते पोरांच सोबत बसायचं हे पाहिजे ते पाहिजे
पगीला न्याय नव्हतं शाळेला पाठवलेले बारके बारकीेला तेवढं नेलं
हा
मग एकटीला तर न्याय पाहिजे ती बारकी राहत नाही रडत्या मम्मा मम्मा करून
हा
म्हणून ति लात उडा मेला
ह आणि केम स बरंच
हाय बरा हा लवकर आवरला अस भांडीतन घासली भांडीत
करा
होय माझं पण आव माझं पण आवडतय कालच मला लेट झालं नाही
हा हा एखादा होत तस
मग म्हंटलं आज लवकर आवरून म्हणजे आज कंटा आलेलच अ खरं म्हटल्या लकरा बया
सयजण पटापट जेवलं हे केलं क होत
हा माझ कस साडेआठल्या शलं साडेआ जेवायला वातय सगळ स एकदम जवतोय आणि मुलीस नाही जस लवकर हा आम्ही ते एकगच आहे ना त्यामुळे एवढं काय गोळ न असते जास्त लोक अस कस म्हणजे त्यांच झालं की आपण जेवायचं
होय तस होते आमच तसत आमचं तसचतंय सगळे एकत्र जेवतय आणि मिस्टर असत ते त्यांनास यायचं त्यांच काय टाईम नसते
हा
नऊ ला आलं तर आणि मग त्यांचं नऊ दहापर्यंत चालू
ह हम् हम म इ कनी आरात नेन ललेव शिर होच आहे हो
हा ह
आमच तिघच असल्यामुळे कस मिस्टर जर कामावर गेले तरी सासरे आणि मी पोरींना आधीच चारतोय ना पोरींच आटला जेवण करतोय मी आ ला जेवायला चारतोय आणि साडेआठ ला आम्ही बसतोय नऊ पर्यंत होतंय नऊ ला भांडी अससायला घेत सव्वा नऊ साडे नऊ म्हणजे लतरलंय सा ला आवडते सगळ मग ते छोटी मुलगी एके आमची लई रडाय लागली की नाही झोपतच नाही मम्मा तू पायजेस म्मा तू पायजेस करत्या आणि मगं तिच्या मूळ सगळं घोळ होतय एक एकदा
होय
लई रडालती आज भी रडालती खरं आज तिच्या नांदालाच लाग्लो नाही लक्षच दिलो नाही तिच्याकड रडूदे म्हटलं रडून रडून झोपत्या नाही तर दहा साडे दहा वाजते मग आली परत उशीर होतय नी पुढं सक्काळी द डबा असतोय आणि सकाळी लवकर उठायचं आणि रात्री अकरा वाजली की मला मला लई झोप सकाळी लव कसली आहे मी बग सात वाजलं तरी उटत नाही मग मी सात ला रोज साडे सात ला उठ तर मी साडेसातशे रुपये उठतच नाही म झोप पूर्णच होत नाही आमच्या आमचे सासरे उठतात लवकर साडे त्या लोटून, चूल पेटूवून पाणी गरम करून आपण आंघोळ करत्यात. त्यांच्या अंगोळ झाली की मी साडे सात ला उठतोय मला डोळे उघडत नाही दुपारी झोपा तर नाही झोपा सकाळी लवकर उठतच नाही कवा पहिल्यास् ते सासुबाई असत तर उठा उठायच लागलं असत त सा सासुबाई कस उठ त्यांनी उठत्यात उटकी उटकी करते त्या उठायच लागते साला तरी तुम्ही सहाला उटत असाचीला.
नाही चारला उठतोय ते सांडग्याच्या सीजन चारला उठत होतो आणि ह्यांचा डबा ते असल तर मग सा पाच ला उठतोय मग
अगं बाय बाय एवढ्या लव तवा उठायचं म्हणजे मला लय टेन्शन येतंय. हो
करायलाच पाहिजे डबा असतेय सातला म्हणजे जातात तेनी.
हा मी मी ह्यांच एक आठवडा शिफ्ट सकाळची असते ना तेव्हाच उटायला कंटाळा करतोय कधी शिफ्ट संपते त्या
होय आमचं पण तसच होतंय रातपाळी असल तर जरा हे होतंय.
हा.
म्हणजे वेळानं म्हणजे सााला सु उटतोय मग वेळं उठल साडेपाच ला
हा हा म्हणजे हे कस हेनी आमच्या सातला जात्यात नाही मग साडेपाचला उठायला लागते साडेपाचला उठून ड्बा तरी करायला पाहिजे.
करायलाच पाहिजे
ह आणि सगळं लागतयं. भात, आमटी, चपाती, भाजी सगळं नेत्यात. मग ते कुकरात कुकर हे होत नाही कुकरात पाणी राहते ना भातात लवकर लावायला लवकर लवायला लागतंय कुकर लई घोळ हुतंय मला ते नाईट असलेली बरी दुपारची शिफ्ट बरी सकाळची तेवढं नको वाटतंय.
ह ह.
ह उठायचं कधी कधी एक एक दिवस मो होय आज शनिवार झाला आज रविवार झाला. सोमवारी इ कधी येतोय आणि कधी शिफ्ट बदलत्या अस
आमच तर उद्यापासून बदल
हो आमच्यात रविवारी, सोमवारी बदलते आमच्यात पण आता सोमवारी, सोमवारी आता नाईट आहे आता सोमवारी
हा आमच यांचं पण नाईट होत आता आणि तर तडी
हो. आणि आता ते मुलगीच हा हा मुलगीच एक आमच्या डब्बा चालू झालंय ते खरं साडे नऊला असते नी
होय होय आमच्याच पण आठलं असते.
हा हा मग ते जरा लेट असलं की काय वाटत.
वाटत नाय ते हो. होय सगळ्यांचं एकदम असलं तर निघल घे होते. आमचं पण दोघांच असते सातला आठला आणि त्यांच असते आणि पोरगीच एक असते असं असते.
हा हा.
हम् हम् हम्.
लय डोक्याला ताप आहे.
नाही आहे. स
अरे संसार संसार असं म्हणायची पाळी आली आहे
होय.
मला एक फोन यालाय सारखा आमच्या सासूबाईंचा फोन आमच्या सासूबाईंना मेहंदी काढायची आमच्या इथ लग्न आहे ना परवा दिवशी. अ शी मग त्या मेहंदी काढल्या फोन कराल्या मला ये सारखं
हा हा.
आता त्या येतो म्हणाल्यात घरात.
हा हा.
बोलवतो त्यांना. या मग मेहंदी काढतो. मग तेवढा एक कॉल होतोय म्हणून केला.
हा हा.
आता उद्या करते की?
हा हा चालते. आता हात